हा, तुमचं काय शिक्षण झालंय मग?
माझा डिप्लोमा कंप्लीट झालाय, इथ इचलकरंजीतच होते मी इचल इचलकरंजीत होते मी, कॉलेजला.
तुमचं, प्रॉपर कुठलं मग कुठली मग तुम्ही?
इचलकरंजीच माहेर आहे माझं मी तिथलीच आहे प्रॉपर.
होय काय, हो, हम्म हम् हम्. मग जात नाही जॉबला वगैरे.
जा लहान मुलगा आहे नाही मग इथं सासू सासरे इथ नसतात गावी असतात. ते शेत वगैरे तिकडं हाय त्याच्यामुळे ते तिथंच असतं ते प्रॉपर राहायला, मग आमचं कसं मग मी आमी आमी जरी गेलो मग तरी दिवसभर शाळा नसते ना. मुलग्याची मग कसं दुपारी आल्यानंतर इथ घरी कोण तर पाहिजे की. केरींग करायला मग, हा.
कि, पहिला गेलं कनाही मग जाता येतय.
हा तस पाहिजे, आणि आणि घरात पण कोण नसल्यामुळ कुणाजवळ ठेवणार आणि कुणाच्या भरोवश्यावर मुलांना आता ठेवण लई रिस्की हाय.
हो हो ते तर लईच आहे. कसं मग त्यो पहिलं जायला पाहिजे नऊ ते पाच. चार पाच वाजू शाळेला मग गेलं तर तुम्हाला चालेल.
शी ह्यला जॉब वगैरे.
होय, होय आणि कसं आणि कुणा हो लेडीज जरी कुणाकड कोण जरी ठेवली तरी आपण त्यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत आपण एवढा आता. मुलांना मारा मारतात. असं केरिंग करत नाही व्यवस्थित असं रागाला कि मुलाच्या वर राग काढतात केअरटेकर पण कणी आता कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही आपण असं एवढं जग पुढं गेलय.
हो कुनावर विश्वास ठेवायच नाही सोडा आता. लय, हम्म. आणि जेवन.
जेवण आता, जेवण आता दुपारी. तरी पण एक दोन वाजतेच मला पण जेवायला. आम्ही नाश्ता करत नाही रेअरली. चहासोबत बिस किट खाली की, चहा सोबत मग परत भुक मोडत्या आपली आणि नाश्ता केला की, मग जेवणच जात नाही.
आमचं पण तसंच आहे मी पण काय करतो सकाळी चहा नाहीतर बिस्कट बिस्किट आता अवॉइड करलंय म्हणजे बिस् नको वाटालय, बिस्कि नाय तर खारी नाही तर बिस्की किती ते चपाती चहा नाही तर काय चपाती.
हा मग आपण काय तररी चहा चहा सोबत काहीतरी खालं की, परत सगळं रुटिंगच बिडत बिघडतय आपलं. जेव जेवण जात नाही. जेवणाला ड वे लेट होतो. परत रात्रीचं पण जेवण, दुपारी जेवण लेट केलं की, रात्री जेवण लेट होतं. असं होतं. ॲसिडिटी वाढत सगळं मग परत तर माझी पण कालपासून तब्येतच बिघडल्या. सर्दीच एकदम झाल्या आणि अ जेवण पण लेट झाले की नाही, त्याच्यामुळे ऍसिडिटीचा पण त्रास व्हा लागलाय.
क्लायमेट पण हाय न तसं.
होय. आणि क्लायमेट तसं, एकदमच आता मधी पाऊस झाला आणि आता एकदमच प्रॉप लगेच एक, दोन -चार दिवस झालं, लगेच ऊनच चालू झाले. ती लहान मुलांना ती सोसत, आपल्याला ती सोसत नाही. लहान मुलांना कसं होत असेल? माझ्या मुलग्याची पण स तब्येत बिघडलेली. आज ऊनचय. थोडं सकाळी, थोडं पाऊस प पडून गेलाय. क्लायमेट आता जरा तरी, आता ऊन आहे थोडं.
आमच्याकड, पावसाचं क्लायमेट हाय. हो, इथं पण होतं की, सकाळी पाऊस.
हा.
मग वाडी, तिथंच जवळ असल्यामुळे, वाडीला सारखं जाता वाटतं तुम्ही.
अ सारखं, सारखं नाही असं कोणते रिलेटिव्हस आले तर, त्यांना घेऊ जावच लागत ना. कुठेतरी फिरायला जातोच की, मग खिद्रापूरला जात तो वगर वाडीला जातो, करतो. खिद्रा
वाडी, आम्ही पण आम आम्ही पण, आठवड्यातन एकदा तर असतयच वाडीला.
हा मग परवा असच, परवाच गेलो होत तर पाणी बघायला पण गेलो होतो. पाणी जरा जरा असंच, मंदिरचं ते वरचं गोलय ही हाय ना, अ पण ते जरासच बुडायला राहिलं होतं, एवढं पाणी वाढलं होतं परवा. भरपूर प्रमाणात पाणी वाढलं. आणि ह आणि लोक पण भरपूर आले होते. ते गर्दी पण होती तिथं, वाडीत.
ह, छानय ते पण बघायला, वाडीच. प्लेस पण कुठ - कुठन, लांब- लांबन लोकं येतात, बघायला वाडीच. मग.
पण जात नाही. आणि बाहेरचे पुण्या- मुंबईचे लोकं, आज एक- एक, दोन- दोन दिवस आधी येत्यात. रूम बुक करायच असत, रूम भेटतच नाही ना, लवकर. रूम बुक करायला लागते रुम. तर त्यांना एक दिवस, दोन दिवस आधीच यायला लागते. त्यांची शांती असली, काय कार्यक्रम असला, तिथं. तर इथं इथल्या इथं येऊन. स्टे करतात. आपले रिलेटिव्हज असले तर बरे होते. नाही नसलं तर मग काय म रूपच घ्यायला लागते.
होय, होय. ते प्रॉब्लेम लय हाय. आम्ही पण काय करते, अ स्वामी समरचं मंदिर आहे ना, तिथं. त्या वा वाडीला जात ते मंदीरला जात तिथे जरा पाया पडते. मग नंतर वाडीला जाऊन म्हणजे कस सोड. तिथं जरा, वाडीच्या घाटावर बस तर फेसफुल आहे. म्हणजे जरा मन शांत वाटतय. डोक्यात कित, कुट, कित किती पण टेन्शन असू दे, काय पण ट्रेस्ट सगळं म्हणजे निघून जाते. असं शांत एक नसता एकटीच असं निवांत बसलं ना, भारी पडते तिथं.
होय ते पण आहे सोडा आणि आणि मग आम्ही पण मग गेलो की मग नाश्ता करायचं. नाही तर मग, अन्नछत्राला जेवण- प्रसाद घ्यायच, आणि मग याय एक दिवस गेले की तच करतो सकाळी गेलं तर सकाळी प्रसादाच संध्याकाळी दोन्ही ठिकाणी आता दोन तीन ठिकाणी प्रसा त्याच्यामुळे लोकांना पण कुणी सोयी झाले बाहे लांबून येतात लोक ते नाश्ताच नाश्ता केली तर करतात की जण किंवान प्रसादच जातात आपल्यासारखे असे मिळस लोक असतात ते प्रसादच घेतात रेअरली नाशत ब आ्हा क सार सारंऊन आपल्याला सवय झाले की मग कस आपण पण प्रसादच घेतो नेट नाश्ता करायला जास्त जात होते आणि मग आम्ही गेलो तर मग काय दत्तछाया दत्तछाया हॉटेल आहे मग दत्तछाया दयानंद कुमटेकरांच हॉटेल आहे ते पण त्यां छान आहे त्यांची अ हॉटेलची आता हॉटेल रिनोववेहेशन पण केली सोडं छान आता हॉटेलची बैठक छान आहे जेवण पण छान आहे वाट हॉटेलमध्येध्ये तिथं हॉल आहेा हॉलमध्येध्ये लग्न पण केले जाते कार्यक्रम हॉलमध्येध्ये त्यांचे केले जाते जेवण पण त्यांच्याकडे असते आणि नाश्ता तर एक नंबरच असो त्यांचा इडली डोसा उडीद वडे होय साग वडे शबू चिवडा बटाटे वडा अ परत शाबू शाबू वडे सगळ्या प्रकारचे नाश्त्याचे आहे त्या तुम्ही सह तर एक नंबरच असता त्यांची आम्ही गेलो क मग त्याच हॉटेलमध्येध्ये जातो आशा दे
हो आम्ही काय करते आम्हाला प रोजच कस असते आम्हाला पण करून करून करून कटाळ आल असते आम्ही पण काय करतो एक दिवस गुरुवारी
मग देवाच पाया पण पडलं प्रसाद देवाच्या पाया पडायचं प्रसाद घ्यायच मग तिं वानच काय तर आम्ही पोराना घेऊन गेलो अस तर म्हणजे पोरं खातातच काहीत बाहेर जरा स्नॅक्स वगैरे असते ते वेळ वगैरे
ेलो की ज मग बाहेरच कधी खयचं कधी तर चालय आपण काय सारखं बाहेर जातच नाहीे कधीतर गेलो की बाहेरच तेवढं चालतं खायला
होय होय
आणि काय अ घर घरी
ते मुलां घेऊन गेल्यामुळे खायला लागतेच ना
होय आणि त्यांच पण हट्ट असतोय नाही जर बाहेरच पण खायला पाहिजे त्यांना पण त्यांचं पण आपल्याला आपल्याला एकसारखं एकसारखं जेवण आपण खालो आपल्याला स्वतःच तर चव लागत नाही मग मुलांना तर पाहिजेच असते बाहेरच जास्त कार होण आम्ही पण मग गेलो की नाश्ता कर नाश्ता करतो बाहेरच
हम्म बाहेर करायचं ना
हम् आणि प्रसाद नाही आणि प्रसाद पण छान असतो प्रसाद पण भात आमट छानच असते गरम गरम असते प्रसाद
मला तिथलं भात खरं म्हणजे मला भात ती तिथली भातमट मग ती शिरायला आवडते मला ते खायचं तर मेन म्हणजे गेलं असते मला काय कोण असतोक तिथलं ते भात अमटी ते शिरा देतात ना लय आवडत मला ते आणि ते कधी पण
साध साध जरी असलं तरी आपल्याला अस खाल्ल्यावर पण मनाला शांत वाटत ते असं प्रसाद खाल असं मनाला वेगच समाधान मिळतं
तसच येऊन घरी करा
नाही
घरी करा तुम्ही ते किती पण ट्राय करा किती पण कसं पण करायला ट्राय करा आम त्यांची होतच नाही तिे टेस्टी येतच नाही घरी.
ह हच की आहे. आणि आणि आणि तिथ त्यांची आणि त्यांची सोय सोय पण चांगली केलं तर सगळ्या त्यांना यासाठी लोकांना पर्यटकांना त्यांनी यायला त्यांनी सोय चांगली केला क एवढा मोठा हॉल आहे तो जेवायला वन बाय. ात परुध असत त्यां. पण बसायला टेबल आहे टेबल आणि चेअर. बर तर डांगेतून जायचं हे त्यांनी सिस्टीम त्यांनी चांगली केल्या त्याच्यामु कस. लोकांना जाय जायचं प्रसाद घ्यायचं आणि गर्दी. की होणार नाही आहे ह्याच्या मु जास्त त्याच्यामुळे ते चांगलंच केलं त्यांनी आणि प्यायची सुूप. पिण्याच्या पाण्याची पण सोय ह सगळं व्यवस्थित केला,
च.
स्वामी समर्थांची इथं पण छान आहे तिथं पण हॉल मोठा आहे जेवायला आणि गर्दी होत नाही जास्त.
होय होय थ ना.
काय पौर्णिमेलाच गर्दी जास्त असते.
ते पण तिथं पण छान आहे आता तर कसं आले. स्वामी समोर चित्र भक्तीलाही झालं जात ल म्हणजे लई आहेई नुसर कुठं बघेल तिथ स्वामी सुमस स्वामी सुमस पासम दिव.
हा.
हो. हो हो असते मण मला पण ते परफेक्ट माहती आहे मला पण स्वामी समर्थ आवडते. तर तेवढं मला माहिती त्याच्याबद्दल काय माहिती ल तर असं आवडते देव. स तर मला त्याच्याबद्दल ल एक इंटरनल डीप इन्फॉर्मेशन माहित असते.
ह् आम्ही पण मग आम्ही पण जातो मग गेलो की स्वामी समर्थ. त्यांच्या मटात हम्म.
हो चालते घ
बाकी. हॅलो.
आणि काय नाही एक हा ऐकू येते काय?
हा एकू अलग लकी.